बर
आरला का
हा र्ल
पाऊस गेला का ग
झालता कमी आता कमी म्हणजे बंद झालता तर परत याय लागलाय
एलेच थंडी वाजे लागली आहे पावसाात
आ त गार लागतय
हा ना त पावस थंडी म्हणजे थंडीच्या दिवसात जी थंडी का
हा हा थंडीतली थंडी वाजायला पाऊस पण उशिरा सुरु झाला ना त्यामुळे त्या दिवसांचं पण कळ ना नेमका कधी
ह नाही आता ह्या वळेस सगळंच उशीर आहे
जायचं का पाऊसळत फिरायला
अयो अगोला लोक जातात फिरत
दिदीला तर गाटात गाटात जायचे आणि ते बारीिश का पाऊस नाही का तिघाटात जाऊन फोटो काढाच्यात लय मोठा पाऊस आणि भिजायच फोटो काढायच्यात
नाही मला रील बनवायची आहे पावसात भिजत
ते बघितलं का ते आजत त्यारा तर बा ते कुठलं ग तमिनीघाट
का नाही पणली
दहामने घाटातला रस्ता खालीच गेलाय
हॅलो
कण गाड्या जाय लागल्या आता हा सकाळीेत हे दाखवत होते बातमन ला
होय.
पुणे ना पुणे मुंबई हायवे वर पण दरड कोसळीया.
लइच अवघड झालंय मग.
म्हणजे मला तस नाही आवड नाही पण चार दोन पावसातच याची अशी तऱ्हा झाली, ते अजून दोन चार महिने पाऊस जायचा म्हणल्यावर अजून
चार महिने असंच राहीन चालू अगं अक्का धड मोठा पण नाही आणि बारका
कसल पण हे पाऊस असला बाई चिळपळ चिळपळण नसता जातो. जवान.
मला कसं वाटत की, हे म्हणजे जे घडतय ना. त्या बाबतीत या सगळ्या गोष्टी असतील का काय असं वाटतं मला.
कुठं तरी आता हे होणारच काहीतरी कायतरी बदल. आता राहिला पाऊस पावसाळ्याच्या जागेवर नाही उन्हाळा उन्हाळ्याच्या जागेवर नाही. कधी काही घडाय लागलय. सगळ ऋतू बारा महिन्यातलं बरोबर चार-चार महिने ऋतू असायच. आता चार राहिलं आणि दोन राहिल कधीही काही होतय.
सगळं आता ह्या वर्षी उशिरा-उशीरा होत, चालय बघ ना म्हणजे पालखी उशिरा पाऊस उशीरा.
नाही आधिकचा महिना आला ना म्हणून उशीरा हम् आधिकच्या महिन्यामुळे पंधरा दिवस लेट झाली पालखी अस झाल नाय ह्या टायमाला तर माघारी आली असती. असं होत पालखीच बग. काय म्हणत होती मनु ताईच
बड्डे होता काल बाई तिचा.
काल का परवा दिवशी.
काल होता काल.
आणि मी म्हणते दिदी मला म्हणते अग तिचा परवा दिवशी बर्डे होता.
हा काल होता, पण माझ्या लक्ष्यात त होत, पण माझ्या लक्ष्यात सात तारीख लक्ष्यात होती, मला वाटलं सात तारखेला ते काय रेवतीचा बड्डे आणि काल दिवसभर फोन बघितला नाही मी.
हम्म हा.
काय म्हणती?
पाच तारखीला होता.
हा. हा मग मी दिवसभर फोन नाही हातात घेतला बघितलं नाही काय नाही पण संध्याकाळी बघितलं. बर पाच- साडेचार पाच ला.
हा.
आण त्यात दिसलं बाय तिचं स्टेटसला ठेवलेलं बऱ्याच जणांनी नाही का.
आ.
मी भी टाकला बया.
तर मी माझं आनला काय पाहिला... बायकोच त्याच्यात दिसत होत नवरा बायकोच हे टाकलेलं पण मी ती ऑफर.... करून बघितलं का नेम का फोटो टाकलाय आणि म आता... काय म ते जाऊ दे बाई हि... कशाला टाकते मला बोलायचं नाय तान माझा बड्डे सुद्धा लक्षात राहणार म्हणून...
माझ्या होत लक्षात पण म असं वाट की सात तारीख का नाही काल अचानक बघितल बघून बघून पार संध्याकाळी बघितलं... जाऊ दे मग आला नंतर मेसेज तिचा थँंक यू हा तेनी काल मेसेज केलाय मी आज बघितलं
आता ती मला बर मला म्हणल... च्या लक्षात म्ह मी मी बघितलं पण नाही आणि टाक
हा हा
ते फोटो आपलं आपण यात्रेत लावत का तू टाकल्याला रासबायच्या मंदिरातलं अ ती ती मला म्हणती ये नाही ना ददी मला म्हणते महागत मांडव ते नवत का म्हणजे मंदिरातलंच होत त म्ह त्या फोटो आहे आणि लग्ना आहे मी राशींच्या लग्नातला फोटो काढाय म्हणता असल्या व म्ह र बघितलं म्हण चप्पल बाहेर काढली मा म्हण त्याच्या माग चप्पल होती म्हणल तव्हा म्हणलं ही रातुबाईच्या मंदिरातला फोटो आहे
हा मी मला फोटो शोधले हा कामच चालू होत
होम छान झालंय पण मंदिर नाही स पलवे
नाही का फोटो शोधत होते स्टेटस ट काय पण नाही सापडले आणि तेवढा आहे का अचानक दिसला मग आता दोघींचा मग
आणि कोणाच्या फ फोन मध्ये काढले होते. फोटो आपण काय माहिती.
माझच.
नाही नाही पण तेथ माझ्या पण सगळे का?
सगळे म्हणजे पाच, सहा आहेत पण आपल्या हा.
ते तु ह्या कड
हाय की आपले एकत्र आहेत सगळ्यांचे.
मंदिरातले?
हो मंदिरातलेच.
मला पाठवा बर उदय व बिद्या.
हो पाठवेल.
तिनेच फोन केलाता मला सकाळी, मला म्हणत होती मला फोन कर संध्याकाळी ते मला जायच्यात.
शिहूर शिहूर सात
आ शिहूरला तिथं हे महादेवाच तिथं रुद्राक्ष भेटतात नाही ते तेण
हा.
ते वा चोवीस, पंचवीस तारखेला राश चण बदन गाडी निघून जाईन मला म्हणली चोवीस तारीखेला मुक् कामला य यायला म चार दिवस लागत्या. आता उद्यापासून कामाला जायचंय, ते बाया लगेच चार दिवस सुट्ट्या देईन का सांग बर.
हा.
आता त्यात रयवार येतय पण आता हिथून जायचं म्हणलं शीकरू समजा. कामा येऊन का जायचं वय ना, पन शनवार सोमवार, मंगळवार, बुधवार चार दिवस आणि तिच्या ईथ यायच, आणि तिथून य यायला म्हणजे कवा सांग बरं कसं जायचं.
मग आठवडात जाणार आख्खा.
पण एवढी आता लगेच सुट्टी देते न, का पहिल्याच का महिन्यात संग बर कामला नाही जाऊ त आता. पुढच्या महिन्यात हप्ते भरायचे कशाने?
तू कधीपासून जाणार आहे उद्यापासून?
आजच बोलवलं होतं ग त्या मॅडमने रात्री, फोन करून सांगित होत की उद्यापासून या म्हणून कामला. पण आज ती सगळीकडे सुट्टी जाहीर झाली ना,
हा.
त मंग ती मला म्हणली आहो आज सुट्टी जाहीर आहे सगळीकडं. तर उद्या या तुम्ही आशी म्हण ता मी म्हणलो उद्या जाव का नाही, काय कराव काही कळ नाही मला.
ह नाही तुझर काय असेल, तर अगोदर सांगा उगाच, नुको नाही का आपल्यामुळे एखाद्याला त्रास. हम
हा मग ती पण काय व्हायला लागले, दोन तीन दिवस शाळेत बोोलवलं त्यांनी. म्हणजे इंटरव्ह्यू ते घेतला, नाही का अशी माहिती भीती पण ती आता ते मॅडमने पण आता मी तिला, तिने मला काल फोन केला मला म्हटले तुमची काही कामं असतील तर आवरून घ्या त आणि मग या म्हणजे, मला असं वाटतं की त्यांना गरज नसल्यासारखंच, होतं काय न असं मला एक वाटतें गरज असते तर लगेच म्हणले असते उद्या उद्या जॉईन व ददी तुम्ही असे म्हणले असते ना,
अ नाही आता ते चार चा टायमिं हे ना, सुटायचं
हा चार म्हणजे ते सर डायरेक्ट म्हणले ते सर ते सर डायरेक्ट म्हणले, की च चार ला जरी सुटलं तरी चारला जास हे नाही पाच दहा मिनिट इकडे तिकड होत्यान
नाही बाबा तीन ला, पण तीन ची सुट्टी मागकी, तू घरी जाऊन तुझं काम पण करू शकत
नाही ना सगळ्या स्टाफ आपला चारची सुट्टी, तीनची नाही ना सुट्टी
हा हा.
असं झालं तर तिथं बरेच जण का मला त्यांना मी म्हणल होत थोडास प पेमेंट पगार वाढून द्या म्हणून नाही का नाही ना म्हणला सगळ्यांना तेवढंच आहे. काम झाडाप्याचं नाहीये काय? म्हणजे हालचाल पण नऊ ते बारा शाळा आहे.
ममछज
पोरं घरी गेले की मग नाही एवढं काय कामाचं लोड, पोरं आहे तोपर्यंत फक्त त्यांच आपलं त्यांना डब्बे बिबे उघडून द्यायचे
कामाचा लोड नाही पण जेवढा टायमिंग जायचंय तो जातोयच की
हा मग जाणारच त मग इतर वेळेस काय कार्यक्रम ते असत असलं कि मग मदत करू लागायची.
हा हा.
काय कार्यक्रम ते असले की मंगळ हे सामान इकड ने, ते सामान इकड आण असली मदत कर लागायची
हम हा.
असं काय कर आमला म्हणजे पहिला प्रश्न तर असा पडला का आम्हाला जाऊ का नको आणि नाही जाव त पुढच्या हप्ते कशा निभराव
तर पाऊस पण चालू आहे जायचं काय करते मग दुसरीकडे काम पण नाही घरात बसून कोण द्यायचं
नाही ना तेच विचार चालय तर पावसाचं काय गिरायक नाही काय नाही हा
जाऊ दे जा मग तात्पुरत जायचं आता ते मच म्हणली आधी मध्ये सोडू नका आपण काय तरी प्रॉब्लेम आल्या सोडा लागतेच की काहीतरी अडचण आल्या
नाही ना ते म्हणली तस तर हे नका करून
मछैयढघझ
म्हणजे आठ दिवस करायच असेल तर नका करू मग तम्ही असं म्हण म्हणजे मलाच नाही
करण
चालतय बघू चल मला झोप लागली या
हा ठेव मग
हम्म.